हॅलो.
हा हॅलो.
हां बोला कि वो.
कुठे आहे?
आ हाय बघा घरातच आहे बोला काय म्हणताय?
ते हे
हां हा जरा मोठ्यानं बोला आवाज तुमचा येईना झालाय.
आता बघा.
हा आता येतोय. बोला काय म्हणताय?
काय म विशेष मेनू?
आज विशेष काय सोमवार. मग बाजार काही केलाच नव्हता मग डाळ केलीये सुकी भाऊना आवडते ते. आणि आमटी, आणि फ्लावर होता तो आम्हाला फ्लावर केलाय. कारण भाऊंना काहीच फ्लॉवर आवडत नाही.
हम्म हम.
हम्म, असं झालय, हम्म काय म्हणताय आणि? तुमचा आवरला स्वयपाक. होय हा हा.
हम्म.
पोरी आलत्या जाव, काय करायलाय.
गवारी गवारी.
हा हा गवारीे आवडते सगळ्यांना आमच्यात मला चवाळी ऐकूयलं म्हणलं चवाळी कोण खात पण नाही आमच्यात.
होय
आणि मेसला बघा कि चवळी असते बघा जास्त करून.
होय होय होय.
चवळी, मुंग, असलच करत्यात. कारण म्हणजे आमच्या शाळेत एक पोरगी हायना तिची मम्मी म्हणजे मेस चालवते ओ.
तिज्या डब्याला एक दिवस गेला की हायच बघा चवाळीची भाजी, ती तुरीची डाळ एक हे तुरी ची नाही मसूरचीडाळ एक सुक्की. आणि हरभऱ्याची पण डाळ करतात होय खात्यात कि ओ. हरभरीची पण भिजवून सुकी डाळ करत्यात, असं ग्रेव्ही टाईप.
खर त्यात जास्त ते युरिक ऍसिड असतय आणि मग किडन्या खराब होतात लवकर.
होय खरं ते सारखं ते तसलच कि ओ तुझ्या डब्यात.
काय ग बई. हम लवकर खराब होणारच कि.
होय होय.
हम्म.
अन ती पोरगी सारखी आजारीच असते बघा.
हम्म, आता काय सांगाय
होय, आपण तरी काय बोलणार. आणि गरम गरम देत्या सोडा तिची मम्मी, बरोबर ए कितीला आमची अकरा पन्नासला बेल होते ना टिफिनची. तवाच डबा आणून देणार बघा एक एक एक वेळी फोन करायला लागतोय डबा आणून द्या म्हणून. लंच ब्रेक झालाय.
किती वर्षची हाय ती मुलगी?
अ हाय की पाच वर्षाची हाय.
अरे बापरे!
सांगायचं जरा नवीन कायतर कायतर घालत जाव दुसरी भाज्या वगैरे.
त्यांच्या एक तर लक्षात आधी तर राहत नाही त्या मेशच्या हेन पोरगीला शाळेला पण एक एक वेळी सोडतच नाहीत. तिचं कस झालंय, एक दिवस येत्या दोन दिवस राहत्या एक दिवस येत्या दोन दिवस येत नाही असंच चालू आहे.
ह
हम्म त्या मेसच्या हच्या्याकडच त्यांचं जास्त हे आहे लक्ष. पोरीकडं काय ल क्षच नाही, आणि काय म्हणताय?
का ठी काय
हा.
आमची पण भाजीची तयारी चालू होती.
होय हा हा.
हम्, कोण आलं तर म्हटलं जावेच्या मुगी?
हा जावेच्या मुली आल्या होत्या, मैत्रिणीला घेऊन आणि आल्या होत्या.
हा.
हा, मग आमच्या शाळेत असं, आमच्या शाळेत तस. काकी अस, काकी तस नुसतं, भून-भून-भून लावलेली. मग आमच्या शाळेत आता डान्स बसवलाय, हिला रुक्मिनी केलंय. आम्ही पण डान्स घेतलाय, विठ्ठल-विठ्ठल. आम्ही करून दाखवतो, करून दाखवतो, माग लागलेल्या.
काुमिनी
अ ती नरदेची आपल्या खाली कारखान्यात नाही का नरदे. त्यांच्या मुलीला रुक्मिनी केलय. मग तिला पण घेऊन आलत्या, मग डान्स करून दाखवला.
हम्.
हम्. मग प शाळेत आमच्या हे शिकवत्यात इंग्लिश बोलायला, मग इंग्लिशमध्ये नाव सांगितली. स्पेल्लिंगसहित मम्मीच, पप्पांचं, त्यांचं आडनाव.
सांगत बसलेल्या, भाड-भाड-भाड करत नुसत.
पोरीं हुशार कि मग.
होय-होय आत्ता गेल्यात बघा. आल्या की बस्त्यात बडबड बडबड करत आपलं.
तुमच्या मुलग्याचा अभ्यास?
झाला बघा आत्ताच अभ्यास आवरला त्याचा. त्याच पण आल्यापासून होय-होय स्कॉलरशिपला बसलाय, जरा एक्स्ट्रा कर म्हटलं की, कंटाळा करतय. असं कराय लागलाय, करतो सोडा.
ज अभ्यास जास्त करायला लागतो.
होय-होय स्कॉलरशिपला करायला लागतोय किं ओ भरपूर अभ्यास कराय लाग
करतोय तो?
करतोय सोडा म्हणजे दिलेला तरी कम्प्लीट करतोय आणि राहतोय सोडा त्याच्या लक क्षात लगेच म्हणजे काय पाठांतर वगैरे कराय सांगितलं की करतोय सगळं पाठ असतय. लक्षात राहतय लगेच.
हो बर बर.
हम्. तरी पण जरा सारखं-सारखं कर म्हणतोय खरं, ऐकतच नाही जरा जास्त तेच मोबाईल कड लई लक्ष केंद्रित व्हाय लागलय, असं व्हाय लागलया. किती सांगितलं तरी, जरा हेच होतं तेेच. आणि आमच्या सासर्यांचं म्हणजे एकूलता, एक हाय लाडका. मग असू दे काय होतंय फोन घेतला म्हणून असू दे काय हुं तय आले की आधी फोन देतात राहातात आमचे, सासरे बघू दे ज त्याला फोन. अशी मज्जा करत्यात.
काच आहे., स.. रहात अन..
होय तुमची मुलगी
अस ज
होय की आता किती सांगितलं तर खरं काही ऐकतच नाही त काय करायचं मग
्रेशन
हा हा
हॅलो,
हां बोला की,
मग आमच्या मुलगीच ग्रॅज्युएशन झालं म्हणलं आता.
हा हा ऍडमिशन झालं तीच.
नाही अजी जायच ते
हाआ
चला अजून किती गे, जाग अजून हित अजून यायचय ब
होय हा हा
बागासी पण नाही.
हा हा
ह,
ब का कधी काय होतय जरी, बुधवारपर्यंत नाही झालं गुरुवारी झालं. तरी मग गुरुवारी या नाही तर, शुक्रवारी तरी या असं करा.
हर ह
हः आ हा तेस की, जरी बुधवारी झालं तरी याचं, एकदम छानच चय, होईल बुधवारी आला तर, आमच्या मुलाला पण भरपूर आनंद होईल. सरप्राईज द्या. झालंच तर, हम्म अ..
होत ना
तुमचा आवाज जरा कट व्हायलाय.
मुलगा हहितच, ठिबला य ना.
नाही नाही इथं नाहीये, गेला तो, बाहेर गेलाय. नाहीये तो.
हा नाही तर त्याच्या समोर काय म्हणू नका.
नाही नाही.
हम् नाही तरकुच, बड्डे बड्डे दिवशी मुड ऑफ. होना,
हा हा नाहीय नाय. त्याला म्हण, सांगितलंय सोडा मी समजून. कि, जर झालं ऍडमिशन तर येतो म्हंटले, त्या तो मगाशी पण विचारलाच. आतू काय म्हणली, फोन आलता नव्हे आतुंचा. मग सांगितलंय सई ददीचं ऍडमिशन झालं, तर येतो म्हंटले. जर नाही झालं तर मग गुरुवारी नाही तर शुक्रवारी, मग माझा काय बड्डे गुरुवारी आहे काय? असं ते म्हणलं, आपण गुरुवार आणि करूया, तुझा बड्डे म्हणलं दोन दोन दा.
ह
हहंअ, मग काय नाही बसला गप्प.
पोर अगदी, मनाला लावून घेतात.
या वेळेसचच असं का? झालंय त्याच, काय माहींत.
काय माहितीय.
अ ह
तस कधी सहसा करत नाही
नाही नाही करत हो आणि काय म्हणताय
नाय न, नय हिचा लग्न झालं, पट ते नववा कां? दहावा.
काय झालं?
हा बदडे, हा नववा.
नाय नाय दहावा. दहावा बड्डे हो.
हम्म
बारीक आहे
होय होय तेच म्हणूनच मागा लागलाय तो मित्रांना पण बोलवतो मित्रांना पण बोलवतो मग आजच फोन केला मग ते मैत्रिणीला पण बोलव म्हणलं तिला तिने तुला बोलवलेली बड्डेेला नको आई मग पोर चिडवत्यात शाळेत म्हणला तरी पण केलाय
तरी पण केलाय सोडा फोन आता तिची मम्मी म्हणल्या पाठवते काय करते काय माहित आता
चिडवतात का ते एवढी लहान पोर
त्यांचं त्यांच असतंय कि ओ पोर पण शाळेत म्हणजे चालतयच की त्यांचं
मग हा गेला सोडा तिच्या बड्डे ला
आा
आ हा गेलेला ना मुलगा तुमचा बड्डे ला
हो हो गेल ता की तो एकटाच होता आणि दुसरा एक तिथल्या शेजारचा मुलगा होता म्हणून काही वाटलं नाही नाही तर सगळ्या पोहरीच होत्या आणि हा एकटाच होता असल तरी आणि सारखं तिचा फोन वर फोन श्लोक निघला का अहो श्लोक कसा काय अजून आला नाही म्हनला अग येईल लागलाय पाहणे सातला तो गेला ना इथन मग सहालाच त्यांनी बोलवलेल ओ पण हेनी वेळा न आले ना मग हेनि निघालेलेच तोपर्यंत फोन अहो श्लोक अजून आला नाही येणार आहे नवे श्लोक पाठवा की ओ त्याला याय लागलाय म्हंटलं
तुम्ही फोन करणार तर करा परत
आ हा हा बरं बर हा हा चालेल चालेल हा हा